हा, आवाज येतोय ना? हं अ जेवण झालं?
हो झालं. तुमचं?
झालंय -झालंय आवरुन निवांत पोरगी झोपलीये, बसले निवांत त्यामुळं.
हा, हां. माझं आत्ता सगळं झालं, आंघोळ वगैरे आता केलं निवांत बसलेलं सकाळपासून.
अच्छा ह
हुं...
काय म्हणताय आणि गरमी तिकडे?
गरमी काय तेवढी नाही, कमी आहे. गर्मीचं काही एवढं जाणवत नाही. हूं... काय म्हटलात?
गावी असेल भरपूर गरमी
हो गावी आहे तिकडे इकडे काही एवढं नाही वाटत.
हम्म हम्म हम्म चांगल आहे.
हो.
बाकी मग अजून काय? आज काय गुरुवार माझा उपवास असतो त्यामुळे शाबुची खिचडी मुलगीला तेवढं चप पाती भाजी बनवून दिलं तिला आता मग तिच हे होतंय रामनवमी आहे ना आज त्यात मग आता संध्याकाळी करायचं जरा अस आमच्या इकडे अ पाठीमागं मंदिर आहे आमच्या कॉलनीच्या तिथे प्रसाद वगैरे असतो तर का कॉलनीमध्ये सगळेच लोकं जातात मग आता तेव्हा त्यांच्यासोबत जाऊन यायचं प्रसाद घेऊन तेवढं.
हो.
हम्म त्यामुळे सगळेच असतात तिथं. सगळे ऑल सिटी मधले सगळे जवळजवळ येतात खूप मोठा महाप्रसाद प्रसाद असतो इथे. जवळ जवळ नाही म्हणल तर एक चार पाच हजार लोकांच जेवण बनवलं जातं इतक मोठा ठेवला जा अस.
म्हणजे ते दररोज असते का म्हणजे अस का वर्षाला हां हां राम नवमी हो हो.
त्या दिवशी असते खास हे त्या दिवशी एका संध्याकाळी असते त्यामुळे संध्याकाळी भरपूर मोठं लॉन आहे इथ कार्यक्रम वगैरे पण त्या लॉन वर होता तिथंच ते ठेवतात प्रसाद की जेणेकरून सगळ आता मंडप वगैरे काम चालू आहे त्यांचच सगळ जेवण बनवाय लागल्यात संध्याकाळी लोकं म्हणजे अगदी मोठी मोठी बंगलो मध्ये राहणारी सुद्धा ते प्रसाद घ्यायला साठी येतात खास ते. खूप महत्त्व आहे तिथं साई मंदिर आहे ऍक्च्युली पण ते साई मंदिरात दरवर्षी ते रामनवमीला प्रसाद बनवतात हे.
होय आता सगळं चालू असेल मग बनवायचं लोक पण असतील आता खूप जण!
लई आहे खूप लोक काम काम करतात आणि काही जण असं आहे की बाबा कामगार म्हणून नाही आहेत हे की आपल्याला एक सेवा म्हणून केल जाते जिथं की आपल्यात आपण काहीतरी सेवा काही जण लोक धान्य वगैरे आणून देतात काही जण करायला मदत करतात. काही जण ते अक्षरशः प्लेट्स वगैरे धुवून धुवून सुद्धा ठेवतात काही जण जेवण जेवण झाल्यावर स्वतःचे प्लेट स्वतः धुवून ठेवात इतकंपर्यंत म्हणजे सेवा केली जा ते की बाबा आपल्याकडन जितक हां जेवढ हो मग जितकं होईल तेवढ ते लोकं करत राहतात.
हां हां तेच की.
आपल्या परीने जेवढं जमतंय तेवढं करायचं आपण जास्त नाही करू शकत ॲट लिस्ट जेवलेलं प्लेट्स वगैरे आहेत ते तर धुवून ठेऊ शकतो ना तितक तरी करू शकतो, मग ते करतात. काही जण काही लोकं असतात की बाबा जेवलेत ते आता तिथंच टाकतील प्लेटा आणि निघून जात तील असे पण काही करणारे असतात. तर ते बघितलं काही जण आहेत की जे असं मानणारी आहेत भरपूर ती लोकं प्लेटा उचल ते खरकट पडलं असेल तर ते झाडू घेऊन झाडतात सुद्धा इतक म्हणजे अ अजीब वाट ते आणि ती जी अशी ही काम करणार ती मोठ्या बंग बंगल्यामध्ये राहणारी आहेत. फोर व्हीलर घेऊन येणाऱ्या अश शी माणसं ही कामं करत असतात की त्यांना नाही म्हणतात आज एक दिवस तर आपण देवासाठी तेवढं करू शकतोच ना!
तेच देवाला मानणारे सगळे करत्याती न मानणारे मग काय जेऊन जातेती.
तात अक्षदा तिथं जर बघितलं जेवायला ताट हो म्हणून घेतात आणि तसच टाकून तिच टाकणार, प्लेट्स ठेवायसाठी ट्रे वगैरे तीथं कुठ पण टाकणार नाही जिथ बसलो ना आपण तिथंच प्लेट तशीच टाकतील आणि निघवून जातील, अस पण करणार आम्ही पाहिले त‌.
हो असत्यात ती लोक कुठ कुठ तस?
हा मग अस बघितल की खूप वाईट वाटत की बाबा किती अन्न वाया घालवतात. हे लोक काही जणना मिळत मिळात नाही खायला इथ प्रसाद इतका मिळतो, आपल्याला तर जितक लागत घ्या ना. लागल तर परत घ्या ना पण अस वेस्ट नका करून ना टाकू नका ना.
हा हा. टाकायच नसत ना प्रसाद पण असते, आपल्याला जेवढ लागतंय तेवढंच घ्यायच परत घ्यायच लागल तर.
मग हे कार्यक्रमला कुठला तरी आल्यासारखं लग्नाला आल्यासारख आपल घेतात हो म्हणून टाकतात. आता ह आता ते लग्नात पण एवढ बफे सिस्टम असते तीथ पण तोच गोंधळ करतात. करतात की परत लाइन लाइन मधे नंबरमधे जाऊन थांबायच म्हणून जास्त घेतात आणि ते खात पण नाहीत. तुम्ही का एवडं कराय तुम्हाला लागते तितकं कच घ्या राहू दे नको असेल तर कमी घ्या ना लागल्यावर परत घ्या तुम्ही. परत घ्यायला लाजू नका ना की परत कसं जायचं असा विचार करून ताटात घ्यायचा आणि नाही खाऊ वाटलं की तसंच टा यच ते अण्णाचा अपमान किती करतात ना.?
तेच ते बरोबर आहे लग्नात तर काय जास्त च असतय.
म म्हणून म्हणून मला कधी कधी वातते की ते लग्नात बवणार जेवणच म्हणजे त्यांचं लग्न आहे बाबा ज त्यांच्या मुलगीचं - त्या आई वडलांनी पण विचार केला की आपण इतकं ॲटम नको बनवायला. की जेणेकरून लोकांना खाऊन खाऊन ते वेस्ट घालवतील, असं नको ठराविकच एक. एखादी एक दोन भाजी, एखादा स्वीट वगैरे तितकं ठराविकच मेन्यू ठेवा. जसं पूर्वीच्या काळी असायचं, पूर्वीच्या काळी बघितला क नाही की बाबा ठरावीक च ॲटम हा बाबा बुंदी- भाजीच भात वगैरे थोडा विकच असायचं त्यामुळे लोक पंक्तीन बसून खायला द्यायच व्यवस्थित जितकं लागत लोक घेऊन खात होतील आता काय झालंय नाश्ता च वेगळा आयटम्स ठेवणार परत ते कोल्ड्रिंक् वगैरे ठेवणार. मग परत स्वीट दोन, चार आयटम, परत भाज्या दोन तीन आयटमच्या सूप्स वगैरे. वरे इतक आयटम ठेवतात ना की ते लोकांच बघूनच पोट भरतं म खायला. खातच नाही. ठेवा ना तुम्हाला ठेवायच नाश्त्याच्या एक दोन आयटम ठेवा सो एखाद ठेवा भाजी बनवणार एकच भाजी ठेवा नाहीतर दोन ठेवा नवे स्वीटमध्ये एकच आयटम ठेवा ठरावीकच ठेवा ना, जेणेकरून ते सगळे लोक खातील असच.
लग्न पण चांगलं व्हावं आपलं म्हणजे सगळं धूमधमाक्यात चांगलं व्हावं म्हणून. सगळ एवढं ठेवते अस
पण ते पैसाच पण जाते पैसे तर जात्यात ते जातत पण अण्णाचा अपमान किती आहे. मग आणि ते खाल्लेलं काय परत काढून ठेवू शकत नाही का कचळऱ्यात च जात ना सगळ्यांना अर्धवर ठेवलेलं ताटात नाही. मग ते काय का एकेकाना मिळत नाही तर लोक किती त जेवायला चांगलं मिळत नाही कसे खात असाल खराब झालेलं. व शिळ‌ अन्न खाऊन जगत असतात. आणि इथ मात्र असं वाया घालवतात होत फार वाईट वाटतं बघून असं सगळं.
वाटते हो ना मग.
ह.
आणि असल्या गोष्टी जास्त राहते म्हणजे कुठं पण जाऊ द्या म्हणजे वाया जातोय.
होतयच मग माझं तर तेवढंच आहे की आपल्याला लागते एक वेळ जरा कमी पोट नाही भरलं आपलं तरी चालेल काही हरकत नाही पण थोडं कमीच घेऊन ताटात घेऊन खावा. नाही बरे वाट लागणारच गर्दी म्हणून नाही जाऊ वाटलं ना जाऊदे, घरी जाऊन तुम्ही काहीतरी खावा पण ते वेस्ट करू नका असं वाटतं मला तरी.
तेच की. परत काय म्हणताय मग?
काय नाही बगा. निवांत आता काय चाल निवांत पोरगी झोपल्या तोपर्यंत निवांत परत तीच उठले कि जायचं खाली तिला खेळायला घेऊन जायचं. हा खाली आहे कॉलनीमध्ये खेळायला स्पेस वगैरे तिथे येतात सगळे मुलं म त्यामध्ये खेळते त्या च्याबर तास दीड तास खेळू द्यायचं परत मग संध्याकाळी झालं की यायचं, मग आलं की आणि हाय जेवण वगैरे बनवा असं रुटीन.
आमच्या इथं कसं गार्डन नाही ना तेव्हा आम्ही येतो ना इथं म्हणजे गार्डन वगैरे तेव्हा कसं कोरोना झालतं मग नंतर घर भेटत नव्हतं जाऊ दे म्हणून बघितलं असं. मग दोन ते तीन वर्ष झालं एका ठि ठिकाणीच आहे अजून चेंज नाही केलं, म्हणजे गार्डन वगैरे काहीच नाही इथं.
मग खाली खेळायला वगैरे स्पेस तरी असेल ना असं ग्राउंड वगैरे असं मैदान वगैरे.
आहे पण एवढं म्हणजे स्वच्छ नाही क्लीन राहत नाही. तर क्लीन
हम्म हम्म काय वाटत नाही होय, मुलांना खेळायलाच स्पेस पाहिजे त्याशिवाय नाहीतर मुलांना खेळणार कुठं असं होतंय ना, मोबाईल आणि टीव्ही किती घरात कसं होतय
हो आणि पाठीमाग पण थोडं घाण असतंय, जाऊदे म्हटलं मग खाली कुठे घेऊन जायचं. मच्छर वगैरे खूप असतंय.
असंच आठवड्यातन एखादं दिवस मग तिला असं जवळ गार्डन असेल तर तिकडे घेऊन जायच सरळ तसं करायचं मग, कारण रोज तर नाही जाऊ शकतं पण आठवड्यातन एखादा एकदा तरी सॅटर्डे संडेला तर नेऊ शक तो ना आपण तेवढं.
हो हो तसं जातो आम्ही, पण इथं तर खाली घेऊन जात नाही कारण घाण असल्यामुळे आम्हाला पण नको वाटतं लेकरान तर खाली कसं सोडायचं आणि खाली पण कोण येतच नाही इथं जास्त म्हणजे लोक वगैरे काय नाही, सगळे घरीच असते ते.
असल्यावर कशाला येतील चांगल असेल स्व च्छ वगैरे असेल एरिया तर मग लोक येऊन खाली जरा बसतील बोलतील वगैरे पण
यला पण जागा नाही काही नाही नुसतं म्हणजे कार वगैरे यासाठी म्हणजे पार्किंग ला एवूढ जागा आहे. हम्म.
हं बाकी मुलगी मुलगीला काय आवडतं मग? गोड आवडतं का तिखट पदार्थ आवडतात?
तिखट काही एवढ्या दिवस खात नव्हती तिने आता जरा चालू केली तिखट खायचं, आणि गोड काय तेन खाते शिरा लापसी म्हणा. हो आवडतयं जामुन सगळं खाते आवडीन खाते.
हम्म हम् हम् तो तुम्हाला काय आवडतं गोड काय तिखट जास्त?
मला तिकट आवडतयं गोड तर अजिबात जात नाही मला.
आमच्यात आहोंना लागत गोड आम्हाला. रोज गोड असलं तरी आमच्या जेवणात चालतंय आम्हाला असंय.
हम्म, तुम्हाला काय आवडतंय म्हणजे खास कुठ
गोड गोड मध्ये मला कसं मला सगळेच पदार्थ माझ्या मुलगीला आता, बुंदीचे लाडू खूप आवडतात तिला, आठवण आली की लाग ते मम्म आई गुंदीचे लाडू करकी मग बुंदीचे मला घरी बनवता येते मग मी बेसनचं बनव, कुठे नाचणीचे बनव तिच्यासाठी डायफ्रूटचे बनव असं काहीतर लाडू तिला करून देत असं तिला लाडुची तलप आली की नाही चालू करता बुंदीचे लाडू कर, मग बुंदीचे काय विकत आणायला येतय मग विकतच पण जास् सारखं दिऊ वाटत नाही म्हणून, घरी असंच वेगवेगळं लाडू बनवून द्यायचं, हा तेल कसं वापरलं काय माहीत नसतं ना बाहेरच रेडीमेड आणायचं ते, पण मग नसेल मग बेसन पण घरी घरीच बनवतो बेसनचा लाडू असू दे आपल्या नाचणीच ना बेसन लाडू बनवते मी तिला.
हो, नाही गोड काय जास् त बनवत नाही म्हणजे हेच असलं पावभाजी म्हणा डोसा इडली आस ल काहीतरी नवीन, कारण गोड आम्ही कोण खाणार नाही मग जास्त. बनवत पण नाही, हम्म
आमच्यात कसं मला पण लागतं मिस्टरांना पण आवडतं जे कधी तर असं जेवण झाल्यावर पण आम्हाला गोड खावस वाटतं. मग तेव्हा एखादा लाडू एक लाडू घेऊन आम्ही तिघ जण खातो जरा जरा. मग मध्ये आधी आणि खायला संध्याकाळच वगैरे किंवा सकाळी नाष्ट्या सोबत. वगैरे कधी जेवताना वगैरे वाटलं तर त्यासोबत असू दे म्हणून मी बनवत असते काहीतरी काहीतरी सारखं. हो गोड पण म्हणजे असं पण येत नाही ना पोरांना पण खेळून दमतात उन्हाच्या, मुळ थोड थोड कधी तर ठीक ये. बाबा महिन्यात पंधरा दिवसातन एकदा वगैरे असं काही तर गोड पदार्थ घरी करावं. म्हणून तर आपल्या पूर्वजांनी बघा सण वार असू दे किंवा एखादा, उपवास असू दे त्यादिवशी म्हणतात की गोड पदार्थ करा, कारण उपवास करून आश क्तपणा आलेलं असते काहीतरी जास्त जेवण खाल्लेलं नसते आपण फराळाचच काय तर खातो इकडे तिकडे केलेलं. आता अशक्तपणा जाण्यासाठी गोड पदार्थ जेवणात असावा म्हणतात, आपण आता बघितल उपवास उप वास सोडताना मोस्टली बघायचा काहीतरी गोड पदार्थ असतोच.
हो हो आता कोण बनवत पण नाही आणि असं जास्त गोड बनवत पण नाही पुरणपोळी तर कुठल्या पण सणाला म्हणजे असं,
असायची हा, आता करणारे करतात पण ते प्रत्येक सणाच्या पाठीमागं बघितला की नाही आता आपल्या बरंच किती विचार करायचेत विचारपुर्वक सगळ्या म्हणजे सणाच्या, तिथे करून ठेवलाय. कि बा पुरणपोळी खाल्ली पाहिजे गोड पदार्थ का पाहिजे, आपण तेवढा विचा ते हा काय प्रत्येक सणाला गोड गोड खायचा असं म्हणतो आणि का होता पण त्याच्यासाठी मग काहीतर फॅक्ट, असे की काहीतरी विचार करून त्यांनी ते केलेलय सगळं.
हं चालतय करू का परत नंतरन?
हो हो चालेल.